हो हा काही नाही मग तच
हा तुमच्या शेतात काय आता
आमच्या शेतात सध्या काहीच नाही खायचं सगळं म्हणजे अनिल काका काकाच्या इथं होत सगळ्याच जळ आलं ते एक जाळायला गेर तर ते सगळ्यात जय आलं
ह काय
नाही तर त्याचे संत्र्याचे त्याचे झाड होते चिक्कूचे झाड होते सगळे झाळाले
माय अन कस काय पण
काय माहिती नाही त्यांना एक जायला घेतलं म्हणज त सगळच आग लागली म्हणे तरी
हाव का पण मग त्यांना विजवली नाही का त्या
काय माहिती ना काय माहि सगळच जळ आले ते इथून तिथून अ तर मस्त होते त्यांचे जांबाचे त्याचे झाड
हो ना मागे आम्ही आणलतो त्या चिक्ू होते ना आम्ही आणलो ते चिककू तोडत
हो आता नाही झा
आम्ही मागे कशाला आलो होतो बड
आता जांभळना असतात का
जांभूळ आता संपले जांभूळच
ह संपले आता होते अ शेतामध्ये होते खाल्ले बरेच आता संपले हम्म
काजीलचा फोन आला होता त्या दिवशी आईल काही नाही असा तिच्या पायावर हे तिच्या पायावर गरम पाणी पडलं
मला माहिित आहे मी फोन द्याय लावला मी मेसेजही केला नाही जाऊ दे मला काय करायचं नाही
हां ह तर पूर्ण हे झालं लस तिनं दाखवलं त्याआ दिवशी व्हिडिओ कॉल केलं तर मग म्हणे वरीच्या चेहऱ्यावरच पडत होतं म्हण बरंच
बापरे अरे ह तरी मोठी ही तरी सहण करू शकते ती लहान लेकरू काय करणार होत
हा परी म्हणे मग परी व्हिडिओ कॉल केला परी म्हणे आई माऊ कुठे आहे माऊ फोन लावला बबर म्हटलं काय परी तिलाट आठवन येते बरं ति म्हणज इतकी मस्त बोलते फोन व माऊ तू कधी मी परभणीला चालली तू येणार आहे मी म्हटलं नाही मी नाही येणार आहे तर म्हण ये ना तू मी पण येणार आहे ना इतकी मस्त बोलते असं दावाज आणते धरून
जाणार आहेत काय परभणीला
नाही हो मी नाही जाणार आहे माझ सुट्ट्याने भेटत ना होा काजल येणार आहे म्हणे ना. तीस ला निघणार आहे म्हणे
हो का!
ह
हम्म.
हा. का नाही दोनच दिवस थांबयला वाटते ते याच्यासाठी आबाजीच्या याच्यासाठी.
ते त्या टेन्शन ते निघून जायची.
हा मागे भांडणं तिच्या मायरावरच येत नाही तिने सांगलं.
रावच देत नाहीत.
हम्म.
त्या बाजीच्या कार्यक्रमाला येत अस नाही तर. मला मणे मला मणे मी नाही येणार. मणे मला फिरायला जायचं म्हणे म्ह लागली
आता तुठं चालेल फिर?
काय माहत? आत्ता तर जाऊन आली व यश यश ते गेले होते ना.
हो कुठं गेल ते काय माहीत? ते नाशिक गेले होते नाशिक त्र्यंबकेश्वरला ते सपतस हा. सप्त शुंगीली गेल त बाई.
हो बऱ्याच ठिकाणी जाऊन आले ते.
हो ना.
पैसे नाही पैसे नाही करत आणि मस्त फिरचेल बाबा
हम्म.
हम
हम.
आता जायचं म्हणे ब अजून आता. काय?
अंजलीने पाथरीला लावला आता मेकअपचा ग्लास.
डबल लावला काय?
हा इथला दिला सोडून. इथलेच चांगले आठच दिवस राहिले होते, करून टाकायच होता पूर्ण.
मला तर वाटलं झालं काय की पूर्ण.
त पूर्ण केलंच नाही. तिची काय ते नणंद आली होती. ते अधिक महिना होतात. ना ना नंदाई तर मग ते ति नेलं होत वापस.
हम्म.
तर मग तिन आता पाथरीन लावयला वाटते. त्या दिवशी सांगू राहील. ती आई माज्या मामा मेकअपच्या क्लासला जाते म्ह पातळीला.
परभणीला.
दहा हजार.
पंधरा दिवसाचे.
हां.
हो का. मला कोण म्हणे बा पंधरा दिवसाचे चाळीस हजार रुपये म्हणे.
नाही दहा हजारच होणे.
मला कोणतरी म्हणे. चाळीस हजार रुपये म्हणे पंधरा दिवसाचे.
हाटे. तिने एवढं काय शिकवलं काहीच नाही शिकवलं.
काहीच नाही शिकवलं ग तिला.
अ ती काय मेकअप कसा करून मले. मला त्या दिवशी भसभस आयलाईनर लावून दिलं एवढं ढेपच्या ढेप्स.
ह ह हा मेकअप त शिकवला फक्त तिनी हेअरस्टाईल त काहीच झाल्या नव्हत्या.
आणि कटिंगही नाही शिकवल्या काहीच नाही मी
हो का ते इथं तिथं शिक इथं तिथं शिकण्यापेक्षा तिनं मस्त पुण्याला जायचं म त शिकून येते कशू पेक्षा ती इथं तिथं पैसे घालवण्यापेक्षा तिथं चांगले घालायचे आणि तिथं चांगलं शिकून ये ते माणूस कशी साकर हिनं त आता अ हिरोईनचे मेकअप येतेत मला बाबा
हाव
हो मस्त करते मेकअप ही
हाव मागे कशूचा कशु न ए एका हिरोईनचा मेकअप केला होता ना मराठी सिनेमामध्ये
ते मराठी हाव हो हो मस्त केला होता. हं आमच्या इथ आमच्या इथ आली होती ना बाई
हाव.
आमच्या इथं आली होती न ती आ ता लग्न होतं यांच्या मित्राचं नाही नाही हो हो त्यांच्या दुसऱ्या दिवशी ते लग्न होतं त्यांच्या मित्राचं होत ते तेव्हा आली होती.
हा हं हम्म तिच्या आई आणि ती दोघीजणी आल्या होत्या. आमच्या कारंज्यात त तीन चार वेळा येऊन गेली कशु मेकअप च्या ऑर्डरसाठी
होव का नाय तिला बरेच येतात ग ऑर्डर
हाव.
चांगला पैसे जास्त घेते काय ती
होव पैसे जास्त आहे तिचे दहा वीस दहा पंधरा थोडी घ्यायचं हाव मग तिचे प्रोडक्ट किती महाग महाग ये. मी साक्षीच्या लग्नाच्या वेळेसच त पाहिले.
हो आता हे कनुभैयाची बायको गेली ना शिकायला.
हा ओ पाहिलं मी तिचा स्टेटस
केस कलरंग करायची केसाला हो इथं कोण करणार आहे बरं मुळावत
कोनं कोणी नाही करत हम्म त्याला कसं सि टी पाहिजे माहितेय का सिटी पाहिजे. हम्म सिटी असलं की मग काही नाही सिटीत करतात पण खेड्यात कोणी नाही करत जास्
हॅलो हा
खेड्यात म्हटलं कोणी करत नाही जास्त सिटीत तरी करतात.
हा एकीचा पार्लरच चलत नाय तुला काय सांगू तिनं
हां
तिचं सालंय त्यांच्यासाठीच चलतंय आणि सीझन आल्यावर चालत मंग तिथे भरपूर येरी कोणी करत नाय काई एरवी कोण काय करायला
हं आम्ही मागे वैशुला ते पवन पवनचे ते नव्हतं का स्पीच हा
काय काय काय
ते आम्ही गेलो होतो ना तवा ते वैशुचं फिक्स करायचं होतं पाय आम्ही त्या मुळ्यालाल उतरलो होतो.
हो तामशाला
हा तामसार गेल होत तेव्हा तेव्हा वैष्णूने इतकं सामान घेतलं होत. तिच्यात जोडून आणि तिने एक रुपय नव्हता घेतला वैश जोडून
कसं का?
नाही म्हणे राहू दे म्हणे पैसे नको देऊ म्हणे.
हा.
हम्.
आय लय त लय सामान पैसे आ आम्हाला दुसरे दुकानातले देतात आलेल्या किमट मध्ये त्याच्या आतही कमी करतात पण ते देत नाही.
हा.
मी तर तेवपासून घेतलंच नाही माहितीये सामान घेत. होत तीन हजाराच त्याच्यानंतर एक रुपयाचं घेतलं नाहीये.
हां ह.
नको बाय म्हटलं त्यांच्या आधी दुप्पट येत होतं. इकड दुसरीकड घेतला अस. हो चांगलं होतं पण महाग किती होत का? माग लई लावत हो तिथी
बाई मागच आहे मेकअपच सामान आता मी मागे मस्कररा ना आहिल्यानवर दोन मस् एक मस्कररान एक आल्यानवर पाचशे रुपयात झालं नाही.
ही क्रीम तू सांगितली होती ना मला
हां स्वीज ब्युटीची
अ ह ती मी मागवली होती ती सलोणी घेऊन गेली.
ह का?
ते म्हणे मला ते म्हणे मग मी तिथं आलती पर बनला आणि तिला देऊन दिली मग ते जास्त लावा लागते काय कि
हा जास्त लावं लागते थोडीशी नाही लाव ला फक्त आपण जर रेग्युलर आता समजा आपल्याला कुठे मार्केटमध्ये वगैरे जायचं न तर थोडीशीच लावायची जर प्रोग्राम वगैरे असला तर मग जास्त लावायचे अ ते पूर्ण चेहऱ्याला नाही लावायची.
पूर्ण चेहऱ्यानी लावायची ती फक्त आपल्या गालाला लावायची आपण हसतो तेव्हा ते गाल वरेत नाही का?
हम् हम्म.
ह त्या दोन्ही गालायला लावायची आपल्या हनुवटी लावायची नाकाल लावायची आणि आपण टिकली लावत तिथे लावायचे.
हो का माय पागल आम्ही आम्ही सगळ्या चेहऱ्याला लावलो होत ते काहीच वाट तन गला मला फर सलोनी मर चल आणि म्हणे अशा मंद्रना लगे दोन दिवसाला संपून जायची म्हणे. क्रीम नतकी महाग आहे.
ते
आमल कायमयतो.
हा फक्त ते तेवढ तसच लावावे लागत असते. मी आम्ही इथ वापरू किती दिवसली परवणी लावली होती ना त्याच्यानंतर आ तर लावली. हे कामच पडलं नाही बाहेर जात नाही काही नाही. गेला तर स्टॉल बंद जा ना स्टॉल बंद ना.
हो.
हो आता वैशीच्या वै त्या एंगेजमेंटच्या वेळेस पाह आता काय होते तर पुढच्या महिन्यात आहे ना सोळा तारखेला
काढली काढली प का तारीख
हो गेले होते म त तेलत ब्राह्मणचं.
हो का चांगलय का पोर्व पोराचा फोटोय?
हा मग आईच्या हेजात हाय पाठवीन मी
हो पाठवतो.
थोडसं टकलाय तेच्या समोरून पण स्वभावाला चांगलाय पोरगं केसर नाहीय समोर हा.
हा पहिल्या साखी का?
हा पण स्वभाव खूप चांगला हाय म्हणे पुण्याला काय म्हणे आत्या अन बहीण नाय कोणीच नाही दोघं भाऊ हाय एक लहान भाऊ मुंबईला आहे एअर हाऊ ऑफिसमध्ये विमानाचे गव्हर्मेंट सर्व्हसवर आणि ना हौव अन मुंबईलाय तो लहान आण हा मोठा पुण्यालाय हे इंजिनियर हाय ना
होउ का?
हं हप्त्यातून तीनच दिवस त्यांना ऑफिसमध्ये जायाला लागतंय.
हो का?
हा म बाकीचं वर्क फ्रॉम होम हाय.
हव घरी बस
सजला द आहे म्हणे कंपनी चांगलीये म्हणे तेची
हो घरी जगा की घरी बसून
स हौ सजलदादाच वर्क फ्रॉम होम भेटलं सजलदादा
हम्म बरंय चांगलाय
हा.
हिला पेमेंट कितीय गं मधुराला?
वर्षाला चौदा
हौउ का?
हम्म तिचा काय बाई तिला काही घरात खर्च नाइ कराय लागत. तिचा पेमेंट मागे ते दाद सोबत जात होती ना मागे दादासोबत जात हो तिथं ति घरी काय खर्च करायला लागत होती तर गाडीवर दादाच्या जात होती. पेट्रोलचा खर्च नाइ कशाचाच खर्च नाइ. मग तिचे ते पैसे जमाच राहत होते आताही तिचे हे पैसे जमाच राहतेत.
हा अ.
आपल्याला घरातही खर्च करायला लागत ना बाई.
आणि तरी ती इकड तिकड फिरतच राहती बाबा.
मग ती विधाचच पैसे खर्च करते.
हा आ बरोबर.
तेच्या घरी रोजचं पार्सल येतय रोजचं.
चांगलाय बायकुच. मस्त फिरायला भेटते उशिरा उशिरा उठायला भेटते मस्त.
हो बाई ती राजेश भाग्यच काढलं काही गरा, काही घाला.
मस्त हम्म चांगलीय पण ती पोरगी. म्हटलं वैषी एकही काम नाइ करत आता त्या वहिलीच करतात. सपना ते नाइ करत हम्म.
चांगलय भेटल्या ना ती काउन नाइ चांगली राहणार? चांगलं रा चांगलं भेटल्यान चांगलं ठेवलं अ सासू सासर्या चांगलाच राहतो आपण
हा म्हणे कि आ सासू सासरे आईसारखेच असतात म्हणे. त्या दिवशी घरी आली होती न पार्लरचा क्लास लावला तिने इथं गवर्मेंटचा तर जाते.
पूजा काकूला सामान भेटलं म्हणे बाबा
हा तेच कीट